हॅलो हा मॅडम.
काय करायलायस.
काय नाही, तुम्ही काय करत आहे. जेवलो तुम्ही.
जेवूनच झोपलंय. काय काय खाल्लास.
हॅलो, दपाट दही.
तेवढंच आणि,
तुम्ही काय काय खाल्ला.
मी दपा ठाकूण.
अ दोघो पीस सेमच खालो की ओ.
होय.
होय की ओ.
आज ठरवून खाल्लंय काय, तर तुमच्यात पण सेमच केलंत काय.
ह आमच्यात सेमच म्हणजे काय, बहुतेक इकडं ति इकडं काय तर. पार्सलिंग केलंत वाटतं.
होय काय?
अ ह आणि
तुझ्याकडं आमच्याकडं काय?
आमच्याकड कसं काय सांगा बरं.
मग काय तुझ्याकडच कि आमच्याकडे काय गरिबांच्याकडं.
हो.
हां वाय
म्हठला असतो क नव खाता ह ना.
मन मला असू दे.
हॅलो.
बोल की.
आणि मॅडम कसे आहात मग?
मस्त आहे मी तू कसा आहेस?
मी एकदम मस्त मजेत असं काय म्हणत्यात ते आकाशात असं फ्लायओव्हर करत आहे मी.
. काय करायलास तू आता?
काही नाही उभं राहिलय गाडीजवळ.
हम्म.
हम्म आणि
कसल्या गाड्याजवळ? कुठल्या गाडीजवळ हा. . .
हा सांगुत ना आम्ही माझ्या गाडीचं नाव आहे ते.
हम्म हम्म हम्म हम्म हम्म हम्म. आणि काय मग?
माया दोन गाडयेत आहे ना एका गाडीचा नाव चिमणे
हम्म.
आणि एका गाडीचं नाव आहे संपदा.
होय.
हां.
अस का बरं?
माझी बारकी गाडी आहे क नी ची लई भारी मला असं सुंदर पांढरी पांढरी खट्ट त्यामुळे तिचं नाव चिमणी. तेवढच बारकी नाजूक आणि त्यो मो मोठा ते त्यामुळे त्याचं नाव संपदा
बा
असा आहे वेया
हां.
हम्म हम्म हम्म हम्म.
मग आता मी दोन्ही गाड्यांंच्या जवळ उभा आहे.
हम्म हम्म हम्म काय करात? .
कट
हम्म मम्मी घरी मी बाहेर.
हम हम.
हम्म.
कायम बाहेरेच असतो सारखा नुसता फिरत.
कामच नाय नी दुसरं त्याशिवाय येतच नाही काय फिरायचेच पैसे घेतो नी मी.
हम्म हम्म काय केलास दिवसभरच?
दिवसभर काय केलो
हम्म
आज मी कणी
चुक्कोडी चिंचलीला गेलतो.
डोंगरात, गार वार खायाला. हम्म, मग मी दिवस भरात का नाही आ तिथं गार वारा खालो, दुपारी आलो.
हम्म.
मग येता गोड वाणींगणे, कणस घेऊन तो स्वीटकॉर्न.
हम.
हा.
हम्म.
मग एक हॉस्पिटल मध्येच दिलं.
हा.
आणि एक घरे दोन घरे आणलं.
हा हॉस्पिटलमध्ये कोणाला दिलायसा?
माझ्या मैत्रिणीला गॉड वाणी नाजूक.
आ.
आणि त्याच्यानंतर,
त्याच्यानंतर घरी आणलं.
हम्म
हा.
आणि.
आणि काय म्हणतात तुम्ही कसे आहात?
आम्ही नसतो.
कोणीकडन, दिसन वाटना तसं आवाजावरून!
का बरे.
असंच वाटालं मला, तुमचा आवाज थोडं थोडं वेगळं वाटत मला. असं नव्हता अगोदर, काय सांग तय खोटं बोलतय तुम्ही!
नाही, आम्ही नीटच बोलतोय, खरंच बोलतो. होय हो आम्ही खरंच बोलतो.
नाही हो, तुम्ही खोटं सांगतेय आमका.
नाही ना!
हा.
नाही म्हणलं, खरंच बोलतोय आमी.
नाही.
होय हो आम्ही खरंच सांगाल हो.
आणि ओ.
तुमच्या कडं!
आमच्याकडे काय नाही बघा, तुमच्याकडे काय म्हणते पाऊस पाणी?
हा आमच्याकडं पाऊस नाहीये आता, उन पडलाय आमच्याकडं.
ओ वा रात्रीचा ऊन पडतेय तुमच्याकडं?
होया
म फिरायला याव का?
चालते घे या आमच्याकडे फिरायला चालते नो प्रॉब्लेम.
मला मला इंग्लिश कळत नाही जरा मराठीचच बोला.
हो का ठीक आहे ठीक आहे मी मराठी तेच बोलता .
हां हां. आणि काय म्हणता तुम्ही?
काय नी बगाणी मानता आहे मे
कसं काय म जेवन बेवन काय झालं का नाय?
झाले झालंय आमचं जेवण झालंय, सगळं झालंय झोपलेयेत आम्ही.
बर
जेऊन रेस्ट करत आहे सद्या.
हा हा हा हा रेस तुम्ही एवढ्या लवकर रेस्ट करता? व आता तर बोलला तुम्ही तिकडे ऊन पडलय कसं का तुम्ही एवढ्या लवकर रेस्ट करता.
आम्ही लवकरच करतोय हो.
आमच्या इकडं सकाळचं पाच वाजल्यागत वाटतंय.
. चालते मला एक कॉल यालाय की मी कॉल करते तुम्हाला थोड्या वेळायत.
आ हा हां.
हा ओके.
तिळ दोन डायरेक्ट आहे ही आणि वई